उठलं का ग तुझं बाळ?
हो गं उठला.
हो का?
हा. बघू आता कधीपर्यंत राहतो तर.
हो दुपारी झोपतचं असेल ना तो रोज.
हा दुपारी एक झोप घेतोच तो. सकाळी थोडा लेटचं उठ तो. दहा वाजता वगैरे नंतर त्याच आंघोळ जेवण वगैरे होते. मग अजून झोपतो थोड्या वेळाने. खेळतो आणि
रात्री लेट झोपतो का?
अगं खूप लेट झोपतो का करते. बारा एक- एक वाजवतो. झोपायला.
हो का? त्याच्यामुळे तुम्हाला पण जागचं रहावं लागत असेल.
जागच रहावं लागते ना मंग, काय मला तर त्याला झोपवावं लागते. मला तर जागच रहावं लागतेच. कधी काय झोपून जातात. आपली चिड चिड करून वगैरे. चिडचिड होते त्यांची पण. हां रोळ तेवढ्या वेळपर्यंत जागवतो तर.
हो बरोबरये. त्यांना ऑफिसमध्ये राहावं लागतय. मग घरी आल्यावरही.
हां मी म्हणटलं चिडचिड करते. तेव्हा आपलं हॉलमध्ये चाललं जायचं आणि झोपायचं तिथेच कशाला इथे चिडचिड कराव लागते.
नाही पण आल्यावर अ पण म्हणजे बाळासोबत वगैरे खेळत वगैरे असतील ना
हो ते खेळतात वगैरे गं खेळण वगैरे अ लग आणि मग जेव्हा झोपायची वेळ येते तेव्हा तो चिडचिड चिडचिड लावतो ना
हा हा
हां तेव्हा निघून जायचं ज्या दिवशी चिडचिड केली त्यादिवशी
अगं तसचं राहतय हसबंड लोकांचं त्यांना म्हणजे बाहेर हो बाहेर म्हणजे राहतात ऑफिसमध्ये वगैरे तिथचा स्ट्रेस त्यांचा वेगडा राहत तस आलं मग घरी
हां म घरी आलं की झोप नाय होत.
हां आ
आराम नाय भेटत तर चिडचिड करतात. हां तुझ चांगलंय आता सध्या मस्त आपली लाईफ इन्जॉय करून घे झोप जोपर्यंत बाळ नाहीये तोपर्यंत
अ हो ग तरी पण तरी पण हसबंड वाईफ आम्ही दोघेपण आह तरी आ घाची पण कधी कधी चिडचिड कधी कधी ऑफ फिस च स्ट्रेस राहते कधी कायतर कधी कधी कोणत कोणत म्हणजे कसं अस ते आपल्याला कोणत्या कोणत्या आपल्याला पटतात त्यांच्या गोष्टी कोणत्या कोणत्या नाही पटत त त्याच्यावरून थोडं अ होतय आमचं.
हो ते तर सगळंच ते तर सगळ्याच घरी हाय ग ते नवरा बायकोच कधी जमलाय का ते झगड केल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाय असाय.
हं हा हो ते तर आहेच.
हां तसा करण शांत ये तेवढा तो हे नाहीये.
नाहीये ग नाहीये गं शांत माझ्यासमोर नाहीयेत ते शांत
हो ते तर आहेच म्हणा म्हणजे त्यांचा जो असली रंग राहत तो तो बायको समोरच अ समोर येतो. जगाला त ते वेगळेच दिसतात हां
सगळ्यांसमोर शांतयेत ते माझ्यासमोरच नाहीयेत फक्त
हां तसच राहतो आमचे पण घरी तसच हाय कोणी म्हणू नाय शकत जर मी सांगित की ना ते हे अशे करतात हे अशेच
हां कोणी विश्वास नाय ठेवत आमच्या पण घरी तसंच तय माझ्या सासूबाई वगैरे म्हणतात की, म्हणजे हम्म म्हणजे माझा करण म्हणजे म् म्हणजे माझे हसबंड खूपच शांत आहेत. वगैरे बा म्हणून म्हणजे कधी कोणाला काही म्हणतच नाई खूप शांत आहेत.
अगं त तसं हा तसंच हाय ना जर यांची चूक सांगित ली ना तर ते लोक आपली चूक काढतात म्हणजे नाही तू तुझच चुकलं असेल माझा मुलगा तर बरोबरंच येत. तो एकदम शांत गुणी बाळ हाय असं
हा ते म्हणजे कस हे म्हणजे हजबंड लोक पण म्हणजे हे आपल्या घरच्यांसमोरच शांतता दाखवतात. म्हणजे म आम्ही खूप शांत बा एका ठिकाणी शांत बसून व गैरे राहने अशा टाईपचे हा जास्त
हा, जास्त बोलणार नाही, कोणाला काही म्हणणार नाही. तसे हा, फक्त बायकोच त्यांच्या नजरेत खूपते.
हो, म्हणजे बायको म्हणजे, माझ्या समोरच म्हणजे, ते बोलतात वगैरे असे खूप. अ म्हणजे चिड, चिडचिड पण करायची राहिली तरी माझ्या समोरच, आणि घरच्यांसमोर असे कधी चिडचिड पण नाही केले त्यांनी. आतापर्यंत, अशी चिडचिड करम, त्यांना असं वाटत की, म्हणजे खूप चांगले आहेत, आहेत वगैरे ते चांगलेच, पण कधी कधी ते करतात चिडचिड. खरं हजबंड मटेरियल आहे तर, ते करतीलच तशे
करतीलच हो आता, एखाद्या वेगळ्याच व्यक्ती त सोबत त्यांना लाईफ काढायची आहे, तर थोडा बहुत तर होतेच ना आता, आपल्याला त्यांच्या गोष्टी नाही पटत त्यांना, आपल्या नाही पटत, तर मग नक झूक तर होतच राहते.
हो, आता आमच्या घरी म्हणजे नवीन नवीनच माझ्या नंदेचं लग्न जुळलं आहे ना तर माझ्या सासूबाई म्हणतात की, म्हणजे माझ्या सेम माझ्या हजबंड सारखे आहेत, बा ते म्हणजे जे म्हणजे, आहेत आता नवीन नंदो ही माझे, तस म्हणजे ते पण खूप शांत आहेत बा, तर सेम म्हणजे म्हणजे करण सारखेच आहेत, माझ्या हसबंड सारखेच आहेत, असे म्हणतात आता.
अच्छा! नाही ग ते स्टार्टिंगला सगळे शांतच असतात, आमच्याही घरी किती शांत आहे, किती शांत आहे, किती साधा आहे, असच करतात ते लोक, पण खर काय आहे ते तर आपल्याला माहित राहते
च्या घरी म्हणजे, माझ्या घरचे पण माझ्या घरचे पण लोक म्हणतात यांना कि, खूप शांत आहे, आणि त्यांचे पण घरचे
हा, तेच, आमच्या पण घरी सेम सिच्युएशन आहे, सेम. फक्त त्यांची मुलं, त्यांचे मुलं, त्यांच्या जवळचे शांतच आहेत, फक्त बदमास त्यांच्या सुना आणि मुली आहेत.
हा, म्हणजे मला, म्हणजे मला असे म्हणतात की तूच म्हणजे, भांडणं वगैरे करत असशील बा, तूच बडबड करत असशील. असा वगैरे, तुझा स्वभाव चिडचिडा माझ्या स्वभाव आहे थोडा चिडचिडा वगैरे, तर तूच म्हणत अस अशील, म्हणजे त्यांच्या समोर आतापर्यंत त्यांचा तो रूप प लाच नाही आहे ना.
हो, ते तर आहेच म्हणा, ते
हा, आणि ते कधी आणतही नाही, कधी म्हणजे कोणासमोर जर आपण त्यांना काही बोललं तरी पण ते बोलतच नाही, म्हणजे त्यांना असं वाटत की, हीच किती बोलते बा, यांना म्हणजे
हो, हो हो, हो, तेच तसच राहते, बरोबर आहे तुझं.
हो, बोलतही नाही, चुपचापच, चुपचापच राहतात. चुपचापच राहतात.
हो, बरोबर आहे तुझं.
हो.
जाऊ दे म्हणा ते, बाकी सगळ्यांसोबत तर बरोबर राहतात. आपल्यासोबत चांगच राहतात, पुन्हा ते
नाही, पण ते कधी कधी होतेच पण, म्हणजे सगळ्यांचच म्हणजे, सगळे हजबंड वाईफच असं होते म्हणा, म्हणजे प्रत्येकच गोष्टी आपल्याला नाही पटू शकत ना, म्हणजे त्याच्यावर त्याच्यावर तर थोडी तर चिडचिड होतेच माझी तर होतेच चिडचिड मला हो मला प्रत्येकच गोष्टी नाही पटत हम्म माझी चिड, चिड होते तर मग ते होतेच तसं
हा माझी पण होते पण मला असं वाटते का माझ्यापेक्षा हे जास्त चिड, चिड करतात मी तरी म्हणजे शांत राहून जाते खूप गोष्टींमध्ये चुपचप राहून जाते च ठीक आहे तुम्हाला असं वाटते तर असंच होईल असं मी करून टाक
नाही, नाही पण म्हणजे त्यांच्या स्वभावावरून असे तर कधी वाटले नाही तुझे हसबंड म्हणजे चां चांगले आहे म्हणजे स्वभाव चांगला आहे
हा तर तेच असते ना म्हणजे कसं दुसऱ्यांसमोर नाही तसे वागत हे
आपल्या बायकोसमोर बरोबर तसेच वागतात सगळे असच राहते
हो ते तर सगळ्यांचेच हसबंडची तशी कहाणी आहे
नाही पण कसं आहे लग्नाच्या आधी मी चिडचिड करायची म्हणजे मला सवय होती अशी चिडाय वगैरे लग्नानंतर मी काही, काही गोष्टी चिड, चिड करायची पण आता मला असं वाटत क हे माझ्यापेक्षा जास्त चिडचिड करतात मी शांत होऊन जाते लवकर
अच्छा हो ते लग्नानंतर ते परिवर्तन होतेच असं म्हणतात स्वभावात परिवर्तन होते बा म्हणून म्हणजे कसं आपण एक एखाद्याची बायको बनून जातो तर आपण म्हणजे ऍडजस्टमेंट करतो
हा आणि सगळ्या गोष्टी म्हणजे ऍडजस्ट करायला आपण शिकूनच जातो जसे आपल्या मम्मी, पप्पा च्या घरी आपण राहायचोत त्याच्या विरुद्धच राहतो म अस पूर्ण विरुद्ध पूर्ण चेंजस होऊन जात आपण आता पण कधी माहेरी जाऊ तर माझी मम्मी म्हणते तू तर अशी नव्हती करत तू तर एवढ्या वाजता नव्हती जेवत अशी म्हणते
मम्मी, पप्पाच्या घरी तर आपण बिंदास अस होतो ना लग्नाच्या आधी हम्म कधी पण, कधी पण काय पण म्हणजे जे मनात आलं ते करत होतो पण हसबंडच्या घरी तसं नाही
तसं नाही राहात खूप हा खूप बंधन राहतात सगळ्या लोकांचे हा काय म्हनेल तो काय विचार करेल असं राहते ना हा हो
च्या घरी महि क्ली तिच्या तिथच ठेवा असं वगैरे टाई असे
हा ते तेच हो माझं पण आमच्या पण घरीच तस तसंच आहे जेव्हा म सपोर्ट करायची वेळ येते तेव्हा सपोर्ट पण तेच करतात मना कोणी जर आपल्याला कोणी काही बोलत राहले तर शेवटी आपले हसबेंड आपल्याकडूनच निघतात एवढ्याने समाधान
काय बोलतात तर मग हसबंडच, हसबंडच म्हणजे बोलतात वगैरे म्हणा की अस
हा तेच तर हा मग शेव ती आपला सुखदुःखा साठी तेच आहेत ना
हो बरोबर आहे त्यांच्याशिवाय नाही कुठं हे करू शकत ना आपण
त्यांच्याशिवाय आपण सासरे टिकलोच नसतो मला असं वाटत बीपी आहे म्हणन आपण टिकून राहतो सासरी.
हा त्या तर त्या तर त्यांच्यामुळेच टिकून राहतो ना आपण ते आहेत. त्यांच्यासोबात आपल लग्न झालंय ते आपण.
हा मला तर म्हणजे काही दिवस जरी मी साचरी राहायला गेली तर म्हणजे मला हे राहिलेत. तर बरं वाटते जर हे नाही राहिले तर मग मला तेवढं करमत पण नाही तिथे असं आहे माझं.
माझं पण तस जाय का मला खूप ऑड वाटते जर मी सासरी वगैरे गेली एक. ते राहिली ते तर म्हणे. मी राहूच नाही शकत म्हणजे माझा वेळच नाही निघत लवकर लवकर. कमफ कम्फर्टेबल पण नाही वाटत. हा असं वाटते म्हणजे कोणातरी घरी आपण पाहुणे आहोत.
पाहणे आलोत हं अशी आपल्या घरासारखी फिलिंगच नाही तिथं कसं आपण झगडे. करतो जे मनात आला ते बोलून देतो नवऱ्याला तो. ते पण आपल्याला बोलून देतात तर मग काही वाटत नाही.
कम्फर्टेबल वाटतच नाही असं म्हणजे. हम्म नाय ग पण असे काही काही हजबंड आहेत जे म्हणजे. अ म्हणजे आता खूप माझ्या फ्रेंड्स वगैरे पण सांगतात तर खूप जण म्हणजे. कोणी कोणी बायकोला पण असं सपोर्ट वगैरे पण नाही करत असे पण हसबंड्स आहेत.
हा ते तर आहेच म्हणा आपल्या इंडियात तर असे खूप लोक आहेत पण हा पण आता कसं परिस्थिती बदलत चालली तर म्हणजे करतात आजकाल हजबेंड लोक.
हम्म.
हा माझी तर हसबंड करतात सगळ्याच गोष्टींमध्ये करतात तुला जे करायचं आहे ते. कर म्हणतात मला तुला जॉब करायचा. च असल ते पण तू कर म्हणतात पण कस मुलाच मुलाचा विचार येतो. ते मला दुसऱ्यांच्या भरोवश्यावर मला ठेवश नाही वाटत त्याला असं आहे माझं.
नाही प ता आपण आपण बाहेरच्या सिटीमध्ये आहोत आपण. पण म्हणजे विश्वासही नाही करू शकत. कच ना एकदम आपल्या घरचे पण नाही हे लोक तर अ म्हणजे आत. इतर लोकांवर काही विश्वासही नाही होत की खरंच हा व्यक्ती आपल्या मुलाला सांभाळू शकेल बा. असा आहे नवा.
कसं हाय.
हो असा विचार करावा लागतेय.
हो, पाह ना ना समोर होतील ह्या गोष्टी वेळ सगळ्यांचीच येते ना वेळ.
हो ते तर होईलच ना आता बाळ त आता मोठा तर तो होतच चाललाय मोठा होईलच आता.
हो लवकरच मोठे होतात आता दोन वर्षाच होईल नेक्स्ट मंथ मध्ये.
हा मग लवकर लवकर मोठे होऊन जातात.
हा, अजून काय म्हणते सगळं ठीक आहे.
अजून सगळं ठीक आहे थोडी कामात आहे मी बोलते मग मी तुझ्यासोबत नंतर.
अच्छा अच्छा चालेल ना ठीक आहे मग कॉल करत र हा.
हो हो ठीक आहे बाय.
ओके ओके चल बाय.